झाल के जा
हमम
झाले जेव्हा
जेवण झालं बा इतक्यातच जेवण झालं जेवण झालं भांडे झाले ते गिरय काज ना ब्लाऊज ठेवायचंय पण तो ब्लाऊज इतका गोळामोळा पीस देईल आणून
हम हा
नाही शिवायच नाही म्हणजे शिवायला देलय ना तो पॅटर्न कट केलं होत तो पास्त्र कट केलं आणि पीस काढलं कटिंग कय इतका गोळा होईल होता मग आता त्याला इस्तरीकरी ते रम हमाल के लोकांच्या
काय झालं
तरी काम क हमाल काय ब असं ब्लाउज शिवायच पूर्ण घड्या पडल्या त्याला शवता म करते ना आता मग शिक्क हम् लाइट आली लगेच गेली दोन मिनिटातच मग तसच राहिल मग म्हटलं आता करून घ म्हणजे कापून ठेवत हे काय आता कराय घेतली मगशी लाईट आली तेव्हा घेतली होती तुमचा फोन आलात मग नाही ना लाईटच गेली आज सकाळपासून लाईट नव्हती तर फक्त दोन मिनिटं लाईट आली लगेच गेली
हा का ह हम् ह
मग घेतलं आता करायला
आज तर याच आहे का
हा ना बा एवढं गुढ्या मुढ्यापर्यंत कसे ब्लाउज पीस ठेवित ह
आज तरच आहे का
हां असतचं आहे
कॉटन असल्या होईल बरोबर व्यवस्थित
हम्म ते कॉटन मध्येच आहे ते शिवाल जमलं पूर्ण गुड्यामड्यामध्ये व्यवस्थित ब्लाउजे
हम् नाही येत ना त्याला व्यवस्थितच लागत आहे
हम्म म्हणूनच ती मागे इत्री घेऊन टाकली होतीी
अ दादा जेवण केलं करा
नाही अजून दादा जेवायचे दादा बसला पिक्चर पा तट टॅबवरती
काय बर जवा न केल
अम त का भूक लागेल का जेव्हा ते त्यांना
अचछा
माझ्या ते कोरड होते त्यांनी खायलाते भजन ते
चांगले उठल्या का
नाही ना त्या नाही हो त तिकडन हे आणलं अस नात्यानी आज पुरे होत ना का हा ते
मी ते जुन्याच दिल्या नव्या काय हकाच्या याच्यातल्या नाही दिल्या मला नव्या नंतर देता येईल तिच्याने आल्यावर कारण तिची जशी भरणी भरून ठेवेल तसच भरून ठेवेल तिच
हम्म हम्म हम.
ह या महा डाब्यातल्या दिल्या अजून.
हा हा.
चांगलं उठत हे पण मस्त.
सगळे काय म्हणत होते मगाशी?
औरे काय?
हम.
आता नाही यत म्हने अस.
मला खरंच जेवण करतांना फोन आला का मला लय टेन्शन येत बोलावं कसं? पण म्हणायला असं वाटत नंतर करा आता तुम्हाला ठीक आहे माहिती. त्या आक त्याला म्हणा गेल त्याला घासत जात नाही का बोलता येत नाही का अस ना तस. मला येतच नाही खर जावतांनी बोलता.
हम.
हम असं खायचं का बोलायचं ते. ते कळत नाही.
हम हम हम हम.
नाही फोन जेवतांनी चालत काही काही लोकांचं बरं राहत बाई ते शुभांगीे नाही मैत्रिणी तिचं जेवण नाही होईल तरी बोलत राहील ती खाऊनही होईल कामही होते बोलून हम.
ते भांडी घासते, झाडू काढते, पुसून काढते, सगळं काम नीट स्वयंपाक करते जेवण करतांनी सगळं होऊन जातं माझ काही नाही.
हम हम नाही बाकीच होतं पण मग मलाय त्यामधे जेवतांना बोलताच येत नाही.
हम ते सवय नाही.
आहो पाऊत चालू होत हे गेले मोटरसायकल ने घऊन मग म्हणे मी उद्या परवा जाणार नंतर परत आता मग चक्कर चालू राहील मग तेव्हा तांदळाचा कट्ट्या घेऊन जानार आता पावसाने ओला होऊन जाईल तो गाडीवरन्यायला.
हम.
पिकअप लावून दिली होती ना त्यांनी कुठ? नाही मग त्यांनी आणले होते म्हणे माझच राहील मग घेऊन जातो ते गेलं तर ते काय? पावसातच गेले मोटरसायकल घेऊन. त्याच्या मामाच काय?
का.
काय काय काय? हॅलो.
तुमचा आवाज नुसत आटकावून राहिलाय मधेमधे. अ हा डेक ब्रेक होत.
आरे तोर रेंज कमी जास्त कमी जास्त हा हा. दहा मिनिटं हो तू बण नको करू बर का दहा मिनिटं.
म नाही हा हा नाही.
ते रेंजचाच प्रॉब्लेम यएवउन राहिला आहे. मग तो आत्ता गेला का पिकअप घेऊन.
हा हा हा जेवण कर म्हणते.
मातसा कळीही नाही येणार.
हा मग आता दुपारी येतील ना.
काळीसच जाईल ना तो.
नाही नाही गेले आता गाडी घेऊन.
हम हम मला कुठे ग म्हणजे मायबाइव उभ राहाव लागत का याला नंबराला
काय माहिती काय कायजन नारलिजनच कोणाच असेल ते राहत असतील
हह
हॅलो
ब
ह ज्याच मालरहात असेल
जेव आणखी लगते
हा त्यांनी काय थोडस खाला आली तेव्हा मग थोडस खिचडी भात बनवलं त्यांना
हा ह
हम्म
हम
अा दोन दिवसापासून सारखं जेवायला यायचं सांगायचं तपास नाही सारखं ते सकाळयचं तसंच हाक ओमला फक्त डब्बा करून द्यायची मीन मग हायच ते संध्याकाळचे सकाळ मग म्हटलं आज मी करणारच नाही म्हटलं आलंवर पाह म्हटलं अरे ते लागलं भुून भुून करा मी त्यांना आधी फोन केला होता म्हटलं जेवायचं असेल तर मला फोन करा मग मी बनवील तर त्यांना द महिने राहता ऐकू असतो म बोल असतो
होम
मग म्हटलं खथांब बडबडनाक करू म्हटलं च्यापठ कत ब मग का त्यानी बस खाल्लाग झोपलोत लाईटन नव्हती त्या लागोळळीला गॅस पाणी दिलं गरम करून गेले
हा आमच्या काही ला लाट गेली
ओम एक मिनटे फन बंद कर
ह
एक मिनट फॅन बंद कर पीस कटिंग करून घेत ना
हा
कोणशी
आमचेत हा
हम्म हम्म
होत किवा लायटीच ब
खस सवय ला की सवयीचा परिणाम किती वाईट वा
हम् येईल तरी पण मग थोडं लाईट अस असली खबर वाटत ती लाईट नसली का एक तर मला ल यायचं होत यादी करायची होती सांडच्या मलांची हा
हम्म हम्म ह नाही
हम
बाकी पाऊस बस आहे क त
आता थोडं टिपटिप टिप चु म तर अरवर येतो का काय काय मिल
अच सांग
हम् शाळेत गेले त डूनी म येल होती आमच्याकड आणि मग तिकन आले थोडं म्ह आता त राज्य कमेटी होती याचीच होते शाळेची ते शाळा तपासणी ग्रामपंचायत तपासणी मग आय ना आता धुन ुतलं मशन घेतलं ळाकलं म बाडगच ग ते चालू आहे फक्त ते जे घहान ती गान सास हो तती ना ते नाही येत त्याच्यात ते पिळता येत सुकवायचं काम होतं त्याच्या
अच्छा मला म्हटलं पूर्ण चालत नाहीकडारक आहे
ॉब्लेम य ते लहान साचते ते नाही य त्याच टोटून गेल
हा हम हम ह
काय भाजी बनवली
बा बाजी ना सकाच वा त्याला यान बाजारची भाकर करून आम्ही
हम्
पर्ात घता करून खाऊन भांडे घेतलं ते वत एवढं खाऊन सकाळच अस
हा हा
अ नाहीता तुच्याक चाल काय पास
भाऊ काय करते हा आमच्याकडें आता थोडं थोडं चालूया आता नाही एवढं काय सकाळ आता दिवसभरात चालू आता झालंय काण
विडलीच दिलंय मी आज दळायला आलाच सुधामत देईल मग त्याच्याक परागरापेठ
ह ह इडलीच
ढोकळा नाही दिला फक्त इडलेचच दिला
हा ते लोकच नाही का एवढं सही नाही एकदा सांगितलं होतं का तुम्हाला ढोकळ्याचा किस्सा आमचा
नाही
एकदा ना आ्ही ढोकळा केला बर का तो ना अ थोडस त्याच्यात मीच पात्र केलं म्हटलं बघू बरं अजून मस्त अजून कसंही होतं नाही का हा झाला तर चांग पण तो पाहिजे तसं काही एवढं आम्हाला झालंच ते नाही स पाहिजे तस एवढं काही ह् हा